बोरिंग होत नाय ना.
नाय पण आता सगळ्यांसोबत बोललोय काय विषय काढ
मग माझं पण असंच व्हायला लागलंय.
आणि त्यात मला असं बोलायची जास्त सवय नाहीये. ते काय बोलायचं अवघड पडते.
मग तेचं म्हणाल नॉर्मल बोल, मी मैत्रीण असल्यासारखं बोल.
हा हा.
मला पण दडपण याय नगो की तुझ्या संग बोलाय लागयलो काय बोलाय? च काय बोलायच होय ना आता
तर लईच हे झालंय ना.
हा सगळ्यांच सगळं म्हणजे विचार करायला लागले कुठल्या विषयावर बोलाय आता तू इचलकरंजीची आहेस मसल्यावर काय बोलू विषय मी?
हा. मग इकडे सेलला वगैरे गेलता का नाय इचलकरंजी
सेल बाई होय मी सेल आले की पहिला जाते. होय मोरणीलाच की.
हा हा वीस तीस झाले वाटते. झालाय वाटतं विषय आ.
असूदे बोल बोल खाय हम्म. हम्म मैत्रिणीसोबत बोललालास तसे बोल निवांत बोल.
मी मोरणीमध्येच जाते कायम सेल आला की नाय. तिथेच झालंय कारण मला साड्या तिथल्या आवडतात ना म्हणून आली.
होय हा.
अह बऱ्यापैकी ऑनलाईन पण मी ऑर्डर केल्या साड्या
काय ते?
ऑनलाईन पण ऑर्डर केल्यात बऱ्यापैकी
हो येतात चांगल्या मी कधी साड्या ऑर्डर केल्या नाय. पण टॉप वगैरे म्हणजे कोणत्या ॲपवरण?
आई साहेब वस्त्रम डी पी दादाचं.
हा हा हा हा.
हम् त्यां त्यांच्याकडं एक केलंत.
हा हा
आणि ओविरा कलेक्शन मग हानलो. श्रुती कोली म्हणून हाय तिच्या- मागवलेलं छान
त्या ह्यांच्या पण त्या, डीपीवाल्यांच्या पण चांगल्या असतात.
होय
त्यांनी लाईव्ह येतात.
हो
छान असतात त्यांच्या पण,
छान आणि व्हरायटी भरपूर आहे साड्यांची-
आता तरी नाई नवीन नवीन प्रकारच्या साड्या भरपूर आल्यात.
होय ट्रेंडिंग मध्ये आलेला ना साड्यामध्ये मधी. आता रेट जरा तेझा कमी आलाय ना, मी आता आता मागवली. मध्ये आलंत तेव्हा रेट भरपूर होता तेचा.
तरी आलं की पुन्हा आहे त्याचा रेट कमी होते, पुन्हा नवीन काहीतरी आले की कमी होते असं-
खरं सुत मला चांगलं लागलं दोन्हीकडचं पण,
त्या आल्या तर येत्याच सोड साड्या चांगल्या, नाहीतर मग कधी- तर मग असं व्यवस्थित येत नाहीत.
नाही डीपी दादांच जे आहे ना आईसाहेब वस्त्रम त्यां- पण एकदम म्हणजे छानच आहे, सूत वगैरे म्हणजे असं फसवेगिरी काय नाहीये.
नाहीय काय.
चांगल्यात साड्या मी आता मी आता दोन त्यांच्याकडून मागवले आतापर्यंत-
होय हम्म
मला वाटलेलं च म्हणजे जर असं हे असं पण जेव्हा उघडून बघतो. फोन करून बघितलं नाही.
हा
छान होतंय सगळं
ते कसं आपण ऑनलाईन ऑर्डर करतो, त्यामुळे ते करूया काय नको. हो चांगलं येईल का नाही ते अस वाटतं पण एक- एकदा दोनदा आलं व्यवस्थित तर मग काय वाटत नाही, एवढं ऑर्डर करायला परत.
ह
मग आता कार्यक्रम झालाय काय काय वाचून व्हायचं.
कार्यक्रम झालाय तिथून बाहेर पडलोय आम्ही, मग तिथं नाश्ता करायला थांबलोय.
हा हा
माह जरा पुढं जाणार आहे ना इथून.
हम हम
हम् आता बाहेर पडलो तसं एक पॉइंट- पॉइंट बघायचा जरा व्हिडिओ करायचे.
ह
आणि मग घरी जायचं.
ह म्हणजे जवळ जवळचय हाय काय लांब
बत्तीस शिराळे आले.
हा, हा, हा, ह
हम्
अजून म काय म्हणतय? चकोल्या म वर्णातल्या असत्यात का तिखट असतात.
नाही वर्णातल्या तिकट नाही, आप मिरची घालून करतो ना. तिकट मग पोरं खात नाही.
खात नाहीत हा, हा ते लहान मुलांना तेच बर वर्णातल्या वगैरे
आणि एक त्यातलाच प्रकार आहे, ते अं शेंगोळे, कोंडोळे म्हणून असते ते. ते पण छान लागते, मस्त लागते ते पण.
म्हणजे आपला म्हणजे चकोल्या त्याच असत्या?
तसं नाही आपलं डाळीचं पिठ असं, पहिला डाळ आपण करायची तशी करायची.
हा
आणि आपलं डाळीचं पीठ असते ना घरात
हा
त्यात कणी सगळे मसाले घालायचे तिखट वगैरे सगळं असं. आणि ते सो अ लांबडं- लांबड अस प ह आकार असं कुठले पण आकारात असं हे करायचं तेथे
हा
घट्टपीठ मळायचं.
हां
आणि असं फळ केल्यासारखं करायचं.
हा
अंन् त्या डाळीत घालाय
हम, हम, हं
ते पण छान लागत.
हम्म
पाऊसला आला का?
इकडं का?
पत रावगला मला पाऊस आला का.
हा, हा आता हे बाहेर गेलं की, हे पाऊस आता येतोय नं तर, त्यांनी कार्यक्रमात तर ह हमखास पाऊस असतोयच कुणिकडं जायच म्हटलं कोणत्या कार्यक्रमला जायचं म्हटलं, तरी हे पाऊस असतोयच. ह घरात असतोय तेव्हा ऊन पडलं, खंर चायच म्हटलं की चालू होतोय
हो
हा हे नाही इथं म्हणजे म तुम्ही मग हिरापनन्न, ला सीझनअसत आणि फेमस आहे आपल्या इकडे फ्री का नई
होय, होय पिलायं ना कॉलेजला असू ना मस्त ब
होय काय झालंय ता एज्युकेशन?
माझं बारावी झालंय, अकरावी, बारावी मी एक्सलले टेक्निशियन केले. एक वर्ष हाय जमा होत.
हा, हा
हम्म तरी माझी बारावी होऊन, नाही म्हणलं पंधरा सोळा वर्ष झालं असतील.
होय काय हा हा
त्यामुळे आता शिक्षण भरपूर पुढे गेलेय ना.
हा
बदल झालाय.
होय पूर्ण सिलेबस बदलला आहे, सगळं सगळं बदललंय. आधी डिप्लोमाला तर किती चार ते पाचच साईड असायच्या म्हणजे कं- इ्रिक, इलेक्ट्रिकल, मकनिकल, सिव्हिल आता एवढं काय काय आलं की, कम्प्युटरमध्ये अजून भरपूर प्रकारचे,
होय आता तर नवीन ए आय आला ते पोरास्नी नेमका- काय करायचं तेच कळत नाही, म्हणजे मुलांना कुठं - कुटली साईड घ्यावी. अ ते अ काय काय कुठले कुठले प्रकारला जी- ती नेट काय काय काय काय म्हणजे पूर्ण ब्लॉकच झालं पोरं-
ह ह
हम् हम
त्या आता, किती पण शिकायचं, खरं जेवढं आपल्याकड नॉलेज आहे तेवढ्यावरच काहीतरी होऊ शकते.
हो
हा एक्सपिरियन्स नॉलेज भरपूर लागते ना-
हो
जॉब साठी वगैरे, एक्सपिरियनस असला तर- त्याला चांगला जॉब पण असतोय.
चांगला हो तर काय जॉब मिळाला आपल्या इथं काय होप्स नाही ना बाहेर- लागते पुणे, मुंबई मग ते मुलींना जरा पाटवायचं म्हटलं की, की जरा.
अवघड असते होय.
ना म्हणजे आता माझ्या मुलगीने घेतलेला नीट देणार आहे ना ती,
हम्म हम्म
हा तेच आता काय काय करतात कुणाला माहीत.
हा
टेन्शन येतंच की ते आपल्याला पण,
होय ते पण आहे येते. आणि काय जर जायचं जरी म्हटलं, मुलींना तिकड जॉब साठी तर त्यांचं राहणं खाणं, त्याचा खर्चाने- पूर्ण वेगळाच असतोय, आता आम्ही- म्हणजे माझा जेव्हा झाला डिप्लोमा, तेव्हा मला जॉब लागलेला.
हम्म
मग माझा पुण्याला लागलेला, माझं सिलेक्शन तिकड झालेलं नाही आम्ही गेलेलो. तिकड हा कॉलेज तर्फेच झालेलं ते, सगळं आणि कसं - तर असं आम्ही मुली होतो त्यामुळे म्हटलं की, जेवण काय बाहेरच बाहेरचं खायचं नाही काय असेल ते आपण रूम करु. बनवायच आणि खायचं अस ठरलं आमच आणि, काय सगळीजण थोडं थोडं एक एकी जण मसाले भाज्या पुन्हा, ते.... भांडी वगैरे सगळं घेऊन गेलो, तेवढं चार दिवस जरा चांगलं वाटलं करून खायला, नंतर -नंतर ना ते जॉब वर न येऊन ते शिफ्ट संपली की आय येऊन कंटाळा म्हणजे असं वाटतंय की, कोणतर आयतं ताट आणून समोर ठेवावं. एवढा कंटाळा येतोय, ती करायची आणि ति त जायाची पण इच्छा होत नाही, ते करून खायाला म्हटलं की ते करायला पण नको, खायाला पण नको आस परिस्थिती येत्या
माझी पण भाची आहे पुण्याला.
हा
आपण बरापैकी सगळं घेऊन गेले तिकडं
हा, हं
खरं म्हणजे मावशी मला वेळच मिळत नाही, करायला घे
हा आणि आपल्या इथं कसं असं सगळं मसाला विसाला टाकून झणझणीत खायची सवय आहे. होय, तिकड गेलं आणि काय नसलं क नाही तर ते जात पण नाही बनवते हा,
आणं चिडचिड पण होत्या.
होत्या भरपूर होत्या,
सारखं ते चालू असते इकडं येत्या सारखा, महिन्यातन एकदा सुट् येता ना.
हा
सगळं रमुन, करून घायला लागतंय.
हा, हा तसंच होतय ते, तिथं काय जरी अस असलं तरी भात, आमटी आणि काय ये केलं तर चपाती, भाजी अं चपाती, भाजी तर होतच नाही शक्यतो सगळी भात, आमटीच करून खातायत. तिकडे गेला तर
हम्
मध्ये इकडं घरला आलो आपल्या, तर मग ते आपल्याला सगळं लागतंय. कधी एकदा तो पदार्थ खाईन असं होते. होय भरपूर धावपळ होत्या, काय सकाळी उठायचं आमची तर अं दुपारची शिफ्ट असायची अडीच वाजता. आम्ही सकाळी उठायचो, पुन्हा सगळ्यांच आवरायचं आ सगळं आवरलं की मग आणि जेवण, जेवण करायचं कारण आम्ही डब्बा घेऊन जात होतो. दुपारचं असल्यामुळं म संध्याकाळी आठ वाजता जेवण असायचं तिथं मेस पण ण असायची पण अं कसं आता आम्ही घरातच रूमवरनचं नेत होतो. रूमवरनं नेलं की मग आठ वाजता जेवण असायचं, जेवलं की साडे अकरा वाजता शिफ्ट संपायची आमची.
हम्,
तेव्हा मग आम्ही घरला येणार, घरला यायला वाजणार आम्हाला बारा हा रात्रीचं. सेकेंड शिफ्ट असायची आमची, होय.
बापरे,
घरला आलं की बारा वाजलं की फ्रेश तेन होऊन झोपपर्यंत वाजणार दीड दोन सकाळी निवांत दहा हा दहा, अकराच वाजायची उठायला.
परत आणि आहे तसं रुटीन कुणीकडं जायाला मिळायचं नाही, काय नाही सुट्टी असली तर तेवढंच.
कंटीन्यू त्यातच की मग आता, एवढं बारा वाजता आल्यावर मग सकाळी कसं उठणार?
होय, ते दिवसभर त्यात, दिवसच सगळा त्यात जायाचा. असं असायच, फिरायला कसं नाहीत. आणि फिरायला पण सुट्टी, पड सुट्टी असल्यावर फिरायला जायाचं म्हटलं तर ते पण नाही व्हायचं. कंटाळा यायचा, कुणीकडं जायाला, होय कुणीकडं जायालाच नको वाटायचं.
आपल्या इकडची लाईफच चांगली हाय पुण्या- मुंबईची काय नाय बरोबर. नुसता पळायचं, पळायचं, पळायचं.
ते इथं हाय आपण निवांत ते बरं असतंय.
आणि गरम -गरम खायला मिळतय आपल्याला, कधी काय करू वाटलं. लगेच करत, म्हणजे करू शकतोय आपण.
हम्, लहान बाळांचच हाय, त्यात ते ह म्हणजे मुलं शाळेला जाणारी ते तर त्यांचंच अवघडच असतय, खेळायला तेन सोसायटी असली कॉलनी असली तर तिथं कुठं तर असणार खेळायला, नाही तर आपण अ एकेक अशा ठिकाणी असते कि तिथं असं म्हणजे लहान मुलांना कायच नसतय खेळण्यासाठी, आपण घरातच काय असेल ते खेळवल ते घरातच.
कोंडी होत असल तिथं मुलांच, आपल्या इकड कसं गल्ल्यात ते नायत ना.
होय गल्ली, गल्लीत आता आपल्या पोरं क्रिकेट खेळू शकत्यात. तिथं तसंच नाहीच नई.
निवांत.
होय, तिथं नाही तस होत. शेजारी तेन आणि कशी असत्यात काय माहित.